हा माजी वयस
हा आवाज येतोय एकच मिनिट थांब हा जरा मीडिया चेक करते माझा ओके वॉयस आहे माझा हॅलो
काय नाही म्हटलं कुठ फिरायला जायचं म्हणून तुला फोन केल
अगं आता उन्हाळ्याच्या सुट्या संपल्या की कुठे गेली नाहीस तू
नाही ना ग काय करायचं मला पावसात फिरायला आवडते पावसात कस मस्त धबधबा वगैर वगैरे बघताय येत
मग अजून त्याला तुला अजून एक महिना तरी वेट करावा लागल अर ना आता तरी पाऊस चालू झालाय लगेच काही धबधबा होणार नाही तयार
काय
लब्धबा म्हटलं लगेच काही तयार होणार नाही एक महिना तुला थांबाव लागल
अरे म्हणून तर प्रिपरेशन आधीच चालू करते
होय काय
हा मगच तर ऐनवेळी सगळी नाही म्हणून बसले मग काय करायचं
हो ते पणच आहे मग तू अं उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठ गेली नाहीस का?
नाय नाय ना ग कुठ जायला भेटल, ठरलं होत गोव्याला जायचं पण काय ऐन मुमे म्हटलं सगळं प्लॅन फ्लॉप झाला.
अग आसं ऐतिहासिक ठिकाणी कुठं तरी प्लॅन करा की, जेणेकरून आपल्याला आपला इतिहास समजे
येथेच ठिकाणी पण प्लॅन केलेले बरं का? मी
हा ऐतिहासिक मंदिर बघायला जावूया किंवा आता जी जुनी जी मंदिर आहेत सूर्यमंदिर म्हण किंवा केरळमधली मंदिरं जी जी वास्तुशिल्प बघायला मिळतील. आर्किटेक्टचा अभ्यास करायला भेटलं आपल्याला अशा ठिकाणी भेट दिऊया अशा ठिकाणी भेट दिऊया जिथ एन्जॉय पण होईल आपल्या सगळ्यांचा आपल्याला माहिती पिण मिळेल आणि आपल्याला अभ्यास पण करता येईल अशा ठिकाणी जाऊया
हो बरोबर बोलतेस तू नुसताच एन्जॉयमेंटचाच विचार करायला नाही पाहिजे
हो म्हणजे आता बघ मला काय वाटतय ऐतिहासिक ठिकाणी गेल्यानंतरन आपल्याला म्हणजे आपल्या माहिती आपल्याला जितकीे आहे त्याच्यापेक्षा डबल काहीतरी मिळेल ना बघायला मिळतील तिथले गड किल्ल्यांवर भेट चला जाऊया आपण भेटूया तिथली आता लोक आता कस असणार पावसाळ्यात गड किल्ल्याला भेट देण्याचं तिथं मग सगळ हा हवामानाचा अंदाज घिऊन जायला पाहिजे. बरोबर हाय कीने सांग, आता किती ऍक्सिडेंटली केस आपल्याला बघायला मिळतात.
होय
पावसाचा आ अंदाज येत नाही मग हरवतात कुठेतरी जंगलात आणि ती पाय वाट वगैरे चांगली नस ती कोण दरीत कोसळतय कोण पाय घसरला आणि आजकालची तरुण पिढी तुला माहित्याय आपल्या सगळे आपण एक ठीक आहे ना. आजकालची माहितेत सेल्फी वगैरे काढ निसर्गात जा ते सोशल मेडिकल वगैरे जीव धोक्यात टाकून हे सगळं करतायत ते
हो बरोबर हाय.
हा मग मला काय वाटतय माहित्याय काय अम आपण अशा ठिकाणी प्लॅन करूया तिथं आनंदही मिळेल सुख शांतीचा अनुभव यिल काहीतरी शिकायला भेट टेल, बघा तुम्ही कुट प्लॅन करायचं, आशा ठिकाणी जाऊया आस माज ज म्हणं हाय तुमी तुझं काय म्हणं हाय हेच्यावर
बरोबर बोलतेस नुसतं एन्जॉयमेंटच
तुझा आवाज जरा जोरात कर आवाज मला तुझा आवाज एवढा व्यवस्थित येत नाहीय
आणि मी बोलले नुसतं एन्जॉयमेंटच सगळं एन्जॉयमेंटच सगळं नसतय आपल्याला आपले हॅलो
हा जरा आवाज मोठा येऊ दे आवाज बारीक लय येतोय
आता बघ
हा आला बोल
एक पाच मिनिट तू बोल ना
हो हो हो
हॅलो
हा बोल ना तू बोल
हा बोल की काय म्हणलीस
तुला अजून काय वाटतय ते त
मला काय वाटतय आता मला असंच वाटत की ऐतिहासिक ठिकाणी कुठ तर जावया जेणेकरून आपल्याला महाराजांचा इतिहास आपल्याला समजेल गड किल्ले बघता येतील तिथली आपण सगळी मिळून स्वच्छता साफसफाई आपल जरा कर तिथ काय काय कस सगळ्याची माहिती भेटेल ना आपल्याला आणि त्यानंतर आपण इकडे पण जाऊया जिथं सूर्यमंदिरासारखी एकदम जुनी मंदिर आहेत नाही ते काय कोपेश्वर मंदिर म्हण किंवा इकड अ सूर्यमंदिर हंपीमधली मंदिर अशा ठिकाणी भेट देऊया जेणेकरून आपल्याला अ जी शिल्प शिल्पा वस्तू आहे शिल्प आहेत कोरलेले त्याची माहिती मिळेल आता आपण इतका तरी अभ्यास केलाय नागरशैली वेसर शैली दक्षिणमध्ये नागर शै वेसर शैली इतर म दोन्ही च कॉम्बिनेशन होत याच्यामध्ये मग थोडा आपल्याला अभ्यास करता येईल ना म्हणून म्हणल
शैली म्हणजे काय मला तेच तर माहित नाही
काय माहित नाही
शिल्प शैली
शिल्पशैली म्हणजे तुला मराठीत आ ती शिल्पशैली तुला शब्द उघड जात असेल आर्किटेक्ट म आता समज अजिंठा वेरूळमध्ये ज्या लेण्या बघितल्यास त्या लेण्यामध्ये ज्या मूर्त्या आहेत दगडामध्ये उरलेल्या शिल्प म्हणजे काय शिल्प म्हणजे दगड शिल्प लेणी म्हणजे दग गडात कोरलेली मूर्ती त्याला शिल्प म्हणतात म्हणजे आ तू कोपेश्वर मंदिर बघितलंस का
नाही, नाही ना
हा त्याच्यामध्ये कस कोरले माहित आहे काय त्या मंदिरामध्ये ना काही तरी म्हणजे इतिहास आहे म्हणजे सातवांमध्ये आधीच काहीतरी सगळं दडलय इतिहास हाय म्हणजे तिथ मूर्ती बग सभामंडप बघ स्वर्ग मंडप म्हणतात त्याला
अच्छा तुला भरपूरच माहितीय मग तूच एक ठिकाण म्हणजे सांगण मला जिथे आपण जाऊ
हा आपण जावया की
मग तूच एखादं चांगलं ठिकाण सुचव
हो, हो नक्कीच जाऊया
हा म्हणजे जस आता बघ आपण गड किल्ले फिरायला जायचं म्हटलं तर तिथं धोका का आहे
हो हो नक्कीच जाऊया आणि तिथली तिथल फूड ट्राय करूया म्हणजे तथ जे काय फेमस आहे तिथलं जिथे आता गड किल्ल्यासारखं गेलं तिथं तर तिथं आसपास खेडेगाव असल्यामुळे आपल्याला काय मिळणारच साधं जेवण झुणका भाकरी म्हण किंवा चटणी वांग भरली वांगी साधं जेवण तेही आपण ट्राय करायचं आणि शक्य तो आपण बाहेरचं म्हणजे हॉटेलमध्ये खाणं टाळायचं आणि ती तिथले जे लोकल फूड आहेत
हा अ
आवडीनं खातात ते आपण ट्राय करायचं म्हणजे जेणे करून तिथल्या अ काय म्हणशील खाण्यापिण्याच जे त्यांच एक आता आपल्या इकडे कस सा म्हणजे, ऊस जास्त आहे. त्यामुळे साखर जास्त होते किंवा आपल्याकड गहू म्हण जरा आपल्या इकडं खाली गेलं की पीकतोय. त्यामुळे तिथं तांदूळ जास्त मिळते त्यामुळे लोकं तिथलं भात जास्त खातात असं पण आहे ना! म्हणजे तिकते अस काय पिकतंय. आणि तिथली लोक कसं खातात आणि तिथलं कसं म्हणजे वातावरण आहे. आणि ला तर माहितेय. एका रेस एका गोष्टीची म्हणजे, एखाद पदार्थ आपण एखाद्या पदार्थाचा शंभर पदार्थ बनवू शकतोय. वेगवेगळ्या पद्धती एखाद्या वस्तूचा. आता राईसचच बघ किती राईसचे प्रकार मधे आपण अ फूड ट्राय करू शकतो. असं आपण मला वाटतय की एन्जॉय इतकाच करायचा आणि ह्या गोष्टीच्या बाकीच्या गोष्टी ही आपण शिकून घ्यायच्या आणि अ म्हणजे माहीत करून घ्यायचं तिथला भाग करल्याचा आनंद येईल तिथली माहितीही मिळेल.
हो आता बघ माझ म्हणणं काय होतं, माझ माझ्या डोक्यात काय होतं की, आपण फक्त एनजॉयमें मेंट साठी जायचं पण तु जे बोललीस ना ते मला पटलं की फक्त एन्जॉयमेंट तस गरजेची नसता आपल्याला तिथले ज्ञान घेणं किंवा त्या काळात कस होत, काय होत तिथल्या रीती, रिवाज, परंपरा, कशा होत्या परत तिथे आर्थि आर्किटेक्चर स्ट्रक्चर परत ते कस म्हणजे, त्याच्या मागची हिस्ट्री जानू न घेणे पण तितकंच गरजेचं
हम.
तर मला वा असं वाटतंय की तू जे बोललीस ना! त्यावर आपण विचार करून आणि तू जस बोलशील म्हणजे त्या पद्धतीने आपण फिरायला जायची तयारी करूया.
हो हो नक्कीच आपण ट्राय करूया.
हम्
आणि तू प्लॅन कर सगळा आणि प्लॅन मध्ये मला काय वाटतंय माहितय काय, अ प्लॅनमध्ये सगळा प्लॅन कराय च म्हणजे किती वाजता निघणार, किती वाजता पोचणार, गुगल मॅप ला तू पाहिला आधी प्लेसेस ठरव की आपण कुठे जायचं, काय जायचं त्यानुसार आपण गाडी करूया. आणि व्यवस्थित ते ड्राय ड्रायवर एक पायजे व्यवस्थित आणि शक्यतो रात्रीचा प्रवास आपण टाळूया. असं मला वाटते कारण आपल्या सेफ्टीसाठी. आणि अ असं वाटतंय की जेवणात जे आपण आहे जे थोडे, थोडे आपण म्हणजे प्रवासात खाण्यासारख्या गोष्टी आपण घरातन कॅरी करूया, घरात न घेऊया आणि बाहेर जेवढं हे खाता येईल, टाळता येईल, तेवढं टाळूया आणि तिथले लोकल फूड ट्राय करायचं असल्यामुळे हॉटेलमध्ये थांबायच्या हॉटेल मध्ये आपण जे फ्रेशव्याला थांबतोय ते तिथं थांबायचं नाही, आणि बाकी एखाद दिवस आपण जी वस्ती कुठ टाकणार हाय, ती पण अशा टेंट मारून राहूया ना! म्हणजे जर पाऊस नसला तर टेंट मारून राहूया आणि पाऊस जरी असला तर मग काय मग अ रिसॉट वगैरे बघूया रिसॉर्ट मध्ये पण फुल एन्जॉय करता येईल आपल्याला. तुझी जेवढी तुला एन्जॉय करायचं तेवढं एन्जॉय करता येईल आपल्याला एक रात्र जर मिळाली रिसॉर्टमध्ये मग तिथं तू गाणी म्हणू शकतीस ते आता नवीन फायर च आलाय की काय ते कर. आता त्यांनी गाणी म्हणतात. म्युझिकचं हा तेही करू शकतील.
हा हा. बरोबर परत आपण बारबी क्यू वगैरे एन्जॉय करू शकतो.
होय.
आपल्याला हव तसं म्हणजे जे लोक नॉनव्हेज खातात नॉनव्हेज जे लोक व्हेज ते व्हेज किल्ले स्पेशल म्हणजे किल्ले स्पेशल व्हरायटी ऑफ फूड आपण ट्राय करू शकतो.
होय. तसं करूया आपण म्हणजे जे व्हेज खाणार आहेत व्हेज खाऊ द्यात जे नॉन व्हेज खाणार आहेत नॉनव्हेज खाऊद्यात पण हे कधी खायचं आपण ते येताना इकड खाऊया म्हणजे तीथले लोकल सगळे आपण सगळी माहिती घेऊया असं म्हणजे आपण ड्रेस कोड वगैरे तुला ठरवायच असल तर ड्रेस कोड ठरव परत महत्वाचं आहे की कॅमेरा घेत आपण बाकीच्या सगळ्या जे काही गोष्टी आपल्याला लागणार आहेत फस्ट कॅ म्हण ते सगळ ठेव. कारण बा कीचं इतकं कोण व्यवस्थित आणणार नाहीयत म्हणजे एवढ्या बारीक-सारीक गोष्टी ते कोण आणणार नाहीत त्यामुळे आपण सगळ घेऊन जाऊया आपण जर प्लॅन करत असलो तर एक फर्स्ट एड किट आपल्या सोबत असू दे. एमर्जन्सीला वगैरे स्टेपनी वगैरे घे गाडीची. आणि थोडे पैसे काय सगळ्यांच्याकडेच थोडे थोडे असणारच आहेत आणि मेन म्हणजे मोबाईल तेन वगैरे आपल्या म्हणजे इतक्या आपण काय मौल्यवान वस्तू आपल्या सोबत आणू नका असं सांग. म्हणजे सोन्या, चांदीचे काही दागिने असतील. कारण आता आपण एन्जॉय करणार इकडे-तिकडे फिरणार ते कुठं पडलं? तर ते कोण हे बघणार ना.
हो आणि त्याच नुकसान भरपाई सुद्धा कोण देऊ शकणार नाही. कारण कि आप मिस्टेक असणार आहे आप पण आपल्या चुकीची भरपाई आपल्यालाच करायला लागणार.
हम्म चालेल मग तू ट्राय हे कर आणि मला कॉल कर मग.
हा मी ठरवते आणि मग तुला कॉल करते.
हम्म, चल बाय ठेऊ?